हा बोला येतोय आवाज?
हो नेटवर्कच बंद झालं.
हो ठीके. तुमचा आवाज पण आहे ना खूप कमी येतोय.
कमी येतोय का?
हा आता
हा तर ठीक आहे.
किती कॉल्स झाले तुमचे?
काय करताय ग?
काही नाही हेच आपल्या घरातले काम.
हा काय स्वयंपाक करत होते?
स्वयंपाक झाला होता. कढी बनवली होती, लाल भोबळ्याची भाजी होती.
हा. उशिरा होत वाटतं तुमच्या घरी स्वयंपाक?
नाही स्वयंपाक लवकर असतो पण हे आवरायला वेळ होतो.
हा का?
हम्. तुमचं आवरलं?
हो आताच आवरला आमचं पण जेवण वगैरे झाले.
काय बनवलं होत आज?
आज कसं मुंगाची डाळ, भात.
ह ह.
होय.
तुमचे पण बरेचसे कॉल बाकी आहे का?
हो.
हम हम.
म्हणजे हा माझा आता परत अ अजून माझे चार टास्क बाकी आहे.
मग थोडी बागे चार कॉल्स म बाग थोडीच राहिली.
हा थोडेच आहेत.
हो माझे बरेच आहे आजुन. आजची लास्ट डेट दिली आहे वाटतो.
काय म्हणता.
आजची लास्ट डेट दिली वाटतं?
हो ना.
तुमची होऊन जातील.
हो आजमध्ये ते मला अजून फोन फ्रेंड ग्रुपला ऍड नाही केले ना मॅमने. म्हणून राहील आहे.
मी पण नाही ते ग्रुपला.
हा मग त्या ग्रुपला कस फ्री राहिलय का टाकतात कि ब कोणी फ्री आहे का मग. तिथ आहे कळतंय ना.
हम्म.
मग म्हणून.
तुम्ही आधी पण म्हणजे दुसरे केलेय का ट्रान्स्क्रिप्शन वगैरे काही आधी?
फोन फ्रेंडच केलंय मी अजून ट्रान्स्क्रिप्शन वगैरे बाकी माझ.
अच्छा मग नंतर येईल वाटतं तुम्हाला.
तुम्ही केलेत का?
हो मी केले.
म्हणजे काय असतं त्याच्यामध्ये
काय नाही ते करेक्शन करायचं असतं फक्त रेकॉर्डिंग ऐक तो आपण खाली लिहून दिलेलं असतं आणि करेक्शन करून ते सबमिट करायचं
अच्छा तुमचे मग ते जा हो
अच्छा आता हे फोन फ्रेंड संपल्यानंतर देतील वाटतं खुढचे टास्क
हा अ देेतिल काय मात मला अून चार कम्प्लीट करावे लागतील ना काय कर काय व्यवसाय का तुमचा
नाही नाही मी पण हाऊसवाईफ
अच्छा पाऊस पडला का
पाऊस काय येतीय थोडा थोडा
आमच्याकडे त ऊन दाखवून दिलेलं आहे पाऊस
नच होत जरा सुरुवात झालेली फक्त
हो ना पाऊसच नाहीये इथं पावसाची वाट बघताय सगळे आणि पाऊसच पडत
दोन चार दिवस येऊन गेला तर सांगाण झाला विचार
हा ना पावसाचे दिवस आता आणि पाऊस नाही
नाही सुरू झाल्यावर खूप कलकंटाळा येईपर्यंत
येईल पण मग कसं आता गरज आहे ना शेतीच कसं असतं शेतीसाठीठी लागतो पाऊशी विरीच पाणी पण किती हो शेती आहे आमची
हम्म
ते प काही इलेक्ट्रिशियनच पण काम करतात ना
अच्छा मग आता काय काय लावलं शेेत
आसच मकीी पेर्णी पेरणी झाली आता कपाशी वगैरे चाल लावली मग एवढे क्षेत्रफळा आला पाणीपूरलं पाहिजे ना म्हणून मग तसं पावसाची वाट बघतो
हम्म ह माझी पन आहे शेती
हो का काय लावलंय तुमच्या
सध्या हे कोबी मिरच्या आहेत मकालाव पेली
हा हा
थोड्या दिवसांनी मग कांदे लावा
म्हणजे भाजीपाला पण लावतात का तुम्ही
एवढा नव्हतो लावत हे पहिल्यांदा लावला आता कोबी
म्हणजे मार्केटला देसाल
हो हो नाही मार्केट मार्केट लढाय
हा ते विज्ञनी पुरवड होतो नसत आणि काही पण भाव मागतात
नाही ति परवड तर माहिती आहे का पण तेवढंच काम पाहिजे फक्त
हाा तस आहे आपले बाकी तिच्या कामात ते काम होणं शक्य नाही ना
नाही नाही ज्यांना थोडी जमीन आहे त्यांच्यासाठी ते चांगलं आहे
हा आम्ही लावायचो पहिले कसं एकजण सेपरेट लागत त्याच्यासाठी आपण तोडून आणू मग ते लावू विक विकतील आपण आपल्या कामांना मोकळ
हा आता माझा एक नाही, नाही माझा एक भाऊ आहे ना शेती ख थोडी आणि त्याचा तळ आहे त्याचा आणि हा ह स्वतःच मग ते काय असंच भाजीपालाच करत राहता स्वतः दोघंच विकायला जातं
हा ना तरी त्याच्यात भरपू पूर इन्कम निघून जाते म्हणजे आपलं
हो मग ते खूप परवडतं त्यांना ते
पण मग ते फक्त भाजीपालाच लावत असतील बाकी ना
जास्त हो जास्त नाही दुसरं काही करायचं
हा नसत ते राहिलं तर ठीक आहे मग असं
हम्म नाई जास्त लावले डायरेक्ट व्यापारी आले का त्यांना देऊन टाकायचे
हा हे पण चांगलं आहे डायरेक्ट मार्केटला द्यायचं मग
हम्म
पिक काढलं का डायरेक्ट द्याल कोबी कोणती म्हणजे फ्लावर आहे का?
नाही, नाही कोबी, कोबी
ह कोबी पत्ता
हम्म
आम्ही एकदा आहे ना पर्पल कोबी लावली होती पर्पल नसते का हो एकदा लावली होती पण आहे ना काय झालं ती थोडी असल्यामुळे आणि इकड आहे ना जास्त म्हणजे असं बघ नवीन होत ना ते बघण्याची एवढी सवय नाही मग त्याला काय एवडं काय गेलं नाही म्हणजे आमचं थोडंफार फेल गेलं ते
ह, ह
बर ठीक आहे एक्सपिरियन्स येऊन गेला एक म्हणजे नवीन काही करण्याचा
मग भाव नई गेलं का जास्त
नाही भाव म्हणजे गेला आपण मग त्यांनाता काहीना आवडत नाही, काही खात नाही हे काय बानवीन असं
ह
त्यातच मग होती थोडी होती मग ते काय वाटलं नाही पण मग जास्त राहिली असती तर मार्केटलाच दिली गेली असती
हो आणि आपल्याकडे ते पर्पल कुणी लावत नाही लोकांना ते नवीन वाटत असेल काय
काय म्हणता
आपल्याकडे लावत पण नाही कोणी एवढं ना मग एवढं विकल पण नसल जात
हा तेच आणि इकडं म्हणजे नव्हतं तेव्हाजा म्हणजे कोणातच नव्हतं आणि त्यांना ते असतेच भाज्या खायची पण सवय पडून जाते ना त्यांना दुसरं आवडत
आवडत नाही दुसरं नवीन अस जसं की ब्रोकोली असं कोण घेत नाही एवढं
काय हा्
मग तुम्ही असं घरीच करत असत का शेती.
घरी म्हणजे घर आमचं म्हणजे. मजूर लावूनच होते शेतांमध्ये पण घरी. लग राहता बॉलाकस एखाद फेरी मारून यायची काय काय नाही बघून बघ
ते थोडं फार तर करावाच लागतो.
चांगलंय आपलं आपलं जे आहे ते हाय. त्याला काय आता आपण हाऊस वाईफ राहून गेलो.
नाही ते सांग तर काही नाही कर कुठं निघून गेल.
मग.
हे सगळं स्वतःची चॉईस पण म्हण
हा आता ते तर आहेच. फोन वर बोलून दिवस निघतय चालय तसच असत.
त्यांगवेज. ते नाही ऑबलिशन नाही तुम्हाला काही आहे का बाळा वगैरे आहे का.
हो दोन मुलं आहेत ना.
अच्छा छोटेत आहेत का.
नाही माझी मोठी मुलगी आता दहावीला आहे.
आरे बापरे मोठी आहे मग.
तुमचे किती.
एकच आहे माझी साडेतीन वर्षांची.
लहान आहे का. वय काय वय नव्हतं पण काय आता.
तेच ते काय होऊन जातं तर माझं पण थोडंफार लवकरच झालं मणायच.
हम्.
म्हणजे लवकर पण नाही ते वीस एकवीस होत माझं.
हा पण मग आता माझ्या वयात तुमच्या वयात. फरक पडला ना.
पण मग आज.
तुम्ही काही करू शकत होत्या. म्हणजे तुमच्या वेळेस भरपूर चेंजेस पण केले होते.
आणि. माझ्या बरोबरच्या मुलींचे काही काहीच्या आत्ता एक वर्ष झाल आत्ताशी लग्न झालेत. काय महिने पूर्वी.
हा मग त्या त्यांच्या घरच्यांनी शिकवलं त्यांना.
माझ झाला झालं द वष दहा.
दहा.
हम्म.
म्हणजे आता तुम्हाला तीन वर्षाच आहे का.
हो.
अच्छा.
आम्ही होऊ दिले नव्हतं लवकर.
हा.
नंतर प्रॉब्लेम आले थोडे.
हा मग असंच ऊन जात पहिल्या मधे आपल्याला वाटत. पण नंतर मग आपल्यालाच पस्तावा येतो त्या गोष्टीचा हा मग.
ऐका ना अ दहा मिनटं होऊन गेलेले आहे.
हा थांबा मी तुम्हाला परत करतो.
नाही नाही था ऐका मी तुम्हाला थोडा वेळात करते ह.
हो चालेल.
हां चालेल.